हा ह
काय करायलाय?
काही नाही बसले होते आता. कपडे ते आणले. बाहेर वाळत घालू लागले होते, म्हणजे वाळत घातले होते ना सकाळी.
ह.
वाळे थोडस ऊन पडलंय. काय म्हणते?
काय नाही बघा. आज सकाळी गेलते इंटरव्ह्यू ला. एका ठिकाणी जॉबसाठी. त्यांची रिक्वायरमेंट ऐकूनच मला टेन्शन आलं.
हम्म बापरे काय म्हणे मग? काय नाही झालं का काय सिलेक्ट वगैरे?
सिलेक्शन त्यांनी सिलेक्ट करायत आजून मीच नको म्हणालाय तो जॉब करायला. प्रॉब्लेम असाय की, आवो दहावीची पोरंत ती. त्यांना सांभाळायच. सांभाळायला काय नाही. ती पोरं एकत एक नंबरची आगावू पोरंत. आणि त्यांना आपल्या आणि जास्त लहान पडत नाहीत माझ्यापेक्षा. एक पाच सहा वर्षांन लहान पडत्यात. आणि ती काय माझ ऐकणारेत सांगा. आणि ती पोर एवढी आगावयती. त्यांना बघूनच मला टेन्शन आलंय ह्यांना सांभाळणार कस? तुम्ही दोन तास.
हम्म ते पण आहे. बरोबरे.
मेन म्हणजे कसं आहे. त्या पोराना सांभाळायचं म्हणलं तर सर शिक्षकांचा सरांचा काय धाक नाही. सर त्यांनी म्हणतात की मी काय त्यांना हात वगैरे उचलणारे. आपण हात उचलला ती पोरा आपल्याला ऐकणारेत का सांगा? दिसताना मी आधीच लई बारीक दिसते तिच्यासमोर. लई मोठी पण दिसत नाहीये. आणि ते त्यांचं पेमेंट म्हणलासा तर किती माहते का? सकाळी सात ते बारापर्यंत जॉब करा म्हणून सांगितलंय. सकाळी सात ते बारा. पोरांच क्लास च्या टायमिंगमध्ये. टायमिंग बरेच असू द्या, अडीच हजार पेमेंट फक्त म्हणा लागल्यात.
नाही नाही परवडत नाही अडीच हजार. दोन तासासाठी ते परवडलं असतं.
हा दोन तास मग लई वेळ झाला ना, मग तेच विषय झाला. चार तरी कुठलं जास्त पाहिजे अजून तरीपण तुम्ही तास बघा किती मो ते.
हम्म, आणि सगळंच शिकवावं लागतं ना सगळं हँडल करण अवघड आहे लहान ले
पाच, पाच तास होत्यात पाच तास होत्यात आणि त्यात मेन म्हणजे ती पोरं आल्यात का नाही? आल्यानंतर आज जी आली नाहीत त्या पालकांच्या घरी फोन करायचा. ज्यांचा अभ्यास कम्प्लीट नाही त्यांच्या घरी फोन करून सांगायचं, तुमच्या पोरग्यान अभ्यास केला नाही. तुमच पोरगं का आल नाही? त्यांच करायच त्यांच्या घरातल्याना फोन लावा आणि पन्नास वेळा फोन लावला तरी पालक एकदा फोन उचलतात सकाळ सकाळच कोण उचलतंय ओ?
कोणी उचलत नाही आणि त्यांचा अभ्यास कम्प्लीट नाही झाला तर पुन्हा आपल्यालाच बोलतात तुम्ही काय
अभ्यास हां, तेच विषय होणार आहे. आणि मेन म्हणजे त्या पोराना एवढं नीट सांभाळायला पाहिजे ती ऐकणार पण नाहीत आणि त्यात क्लास म्हणजे मुली पण नाही जास्त. दोघीच मुली हाईती. बाकी सगळी तीस पोर आहेत. त्या तीस पोरांना काय ऐकणार? त्या पोरींना आपण एकदा कावलो तर काय गब बसत्याल. ते.
हम्म, हम्म, हम्म, काय? एकदा त्यांनला असं म्हणायंच थोंड पेमेंट वाढवून द्या म्हणायंच. मी लागते म्हणायच इथं कामाला म्हणा तुमच्या इथ फक्त मला थोडं पेमेंट वाढवून द्या म्हणायचं, मग कसं तुझं पण काम होऊन जातं ना.
सर म्हण नाही परवडणार नाही म्हणतात. क्लासच्या पोरांची फीच पाच हजार आहे फक्त महिन्याला. म्हणजे महिन्याला नाही ओ वर्षाची फी पाच हजार रुपये त्यातलं बाकीचे शिक शिक्षकांना सायन्स, मॅथ्स, इंग्लिशच्या सरांची पेमेंट काढा, लाईट बिल काढा, पाणी पाण्याचं ते मोटर बोर आहे त्याच काढा म्हणले, किती होतय बघा बरं म्हणले? त्यात तुम्हाला एवढं पेमेंट दया, आम्हाला परवडणार नाही. मग काय करू मग म्हणताना मग ठीक आहे म्हणलं विचार हा.
प्रयत्न वगैरे चालू ठेवायचे कारण कसं एकच थोडी शाळा असती? आता प्र प्री प्रायमरी वगैरे लहान मुलांच्या कि ती तरी निघालागलेत आता शाळा. काय नाही, नर्सरीचा अभ्यासच काय राह तो म्हणा आता, हां फक्त थोड पेमेंट वैगेरे मला पण द द्यायचा आहे इंटरव्ह्यू फक्त माझ आता मुलाचं थोडं रुटीन लागू द्यावा म्हटल आधी आता तर कुठे शाळा चालू झाल्यात ना. त्यामुळं म्हणलं आता मी पण इथ दोन तीन आता शाळे वगैरे आहेत आता ह्या आमच्या एरियामध्ये तिंथ पण इंटरव्ह्यू वगैरे देऊन यावं म्हटलं. कारण आपलं ग्रॅज्युएशन वगैरे कंप्लीट आहे. त्यामुळे आपण कुठ पण लागू शकतो. असं काही ना माझी आत्याची मुलगी आता करते जॉब तरी सध्याला सहा हजार रुपये देतात त्यांनी. कारण तिच बी, ए, सी, वगैरे झालेलं म्हणून बी, ए, सी झाल्यामुळे ति छान पेमेंट वैगेरे पण पडतो सहा हजार म्हणे ज्यूनियर केजी, सीनियर केजी, दोन क्लासेस वगैरे करती तिंन आणि घरी ट्युशन पण घेते सीबीएसई मणच्या. तरणमध्ये
तेच ना, घ्यायला काय विषयच नाही मी त्यांना म्हटलं की मी साह्य हे करू शकते मला हँडल करेन.
घरात बसून तुझ- तुझ पण तू चालू करायच एक घंट्यासाठी एक दीड घंट्या साठी समजा छोटे. छोटे मुलं असेल तर बघा जे ते पहिली ते चौथीपर्यंत ट्युशन श् वगैरे पण घेतलं तररी चालतं ना नवीन काहीतरी घरात बसून पण वगळं होतं तुझं पण करण.
ट्यूशन घ्याला काय नाही इथं आता असं म सांगतो मी जिथे राहते की त्या एरियामध्येच पाच सहा ट्यूशन आहेत. मी आणि नवीन ओपन करून लगेच कोण आपल्याकडे जॉईन होणार. पण नाही असा विषय होतो. कारण पाच सहा जनी पाच सहा जणांच ट्युशन लागून असं शेजार शेजारच्या गल्लीत आहेत बघा अस लई लांब लांब पण नाही येत. आणि जवळ जवळच्या बऱ्यापेका झाले ते चालले. वर्ष झाली त्यांची आयती. मी आता नवीन चालू करणार म्हटल्यावर पहिल्यांदा लगेच कोण येणार नाही ना आपल्याकड. अस होत या. मग त्यामुळेच मग मी बाहेर जॉब बघत होते. कारण म्हणल आपल्याला जरा थोडा बाहेरचा एक्सपिरियन्स आला अजून शिक वायचा कि आपल्याकडे पोर येऊ शकतात. पण कुठल काय हे काय वेगळच सांगा लागले सर म्हटल मला टेन्शन आल. राहून दे बाबा म्हटल ते पोर पण कशी ये लयी आगावु. बघितली मी ती पोर. आगावु म्हणजे फार तुम्ही सर समोर उभेे आहेत काही फरक पडत नाही‌. तरी इथ पाठीमागे यांचा दंगा चालुच आहे. सराला सुद्धा कंट्रोल होत नाही अशी पोर आहेत ती. मी काय कंट्रोल करणार एकटी लेडीज असून.
हो ना नाही नाही बरोबर आहे ना. आपल्याला पण तेवढ हँडल झाल पाहिजे ना सगळ करण पण.
हा हँडल होण शक्यच नाही ते पोर. आणि काय सांगू बसल्या बसल्या त्या पोरांनी फॅनच ते पात वाकड केला.
आरे बाप रे. बरेच कुटाणे करतात मग.
हा एवढी कुटाने म्हणजे काय सांगू तुम्हाला पटणार नाही. आणि ते एवढ्या सांग सांगा मग मला, आपल्याला ती हँडल होणार का. एवढी ती पात पित सर समोर आहेत. सर फक्त माझ्याशी सांगाला लागल हे वर्ग असा असा आहे. तेवढ्यात पोरांनी पात पाल वाकड केल. म्हणल विचार करा सरांसमोर त्यांच एवढ धाडस आहे. आपल्याला काय ऐकणार आहे ती. किती भी वरडा आपला घसा बसेल.
नाही नाही आणि कस असत सांगु का आपल्याला पण आता त्यांची पण जिम्मेदार राहती. आपल्या जवळ आणून सोडल तर आपल्या त्यांला टामिंग म्हणजे शाळेच उत पूर्ण आपल्याला त्यांच्यावर लक्ष ठेवं लागत ना. पून्हा पालक विचारणार तुम्ही काय करत होता मग. आमच्या मुलांवरती लक्ष नव्हत का. पुन्हा आपल्यावर जिम्मेदारी असते ना त्या मुलांची.
तेच ना आणि परत त्यांनी अभ्यास करण्याची पण ती पोर नाही. त्यांची पर्सेंटेज वगैरे चेक केली मी एकदा बघाव म्हणल काय काय लेव्हलचे आहेत तर त्यांचे पर्सेंटेज पन्नास टक्के पण नाहीयत. तेवढी एवढी ढ आहेत ती पोर.
बाप रे
लयीच ढ आहेत. त्यांना जरा सुद्धा आपण किती शिकवुन समजून शिकवाय गेलो तर ते शिक त्याला अस मला वाटतच नाहीयत. अ दहावीचे पोर आहेत नव नववीला ज्यांना पर्सेंटेज त्यांचे बघितले पन्नास साठ, पन्नास साठच्या वर कोण नाही. मुलींचे तेवढे दोघे आहे त्यांनीच तेवढ्या नव्वदच्या आस पास आहेत. या दोघींना शिकवायला काही विषय नाही. मुली थोड्या पुढच राहतात पण अभ्यास करायच कस असते पोरांना पण समजल पाहिजे आपण दहावीला आहे. आपल्या दोन वर्ष महत्व दहावी आणि बारावी याच्या आधीपर्यंत आम्ही पण केला की अगाऊपना. नाही म्हणत नाही. आम्ही पण शिक्षकाना पण कस होत
नाही पण विशेष करून ना घरच्या आईवडीलांच पण लक्ष पाहिजे बर काय आहे विशेष करून. आपल्या आई वडीलच आपल्या अस समजा अस लेकरांकडें दुर्लक्ष करतात ना मग ते. लेकर काय नुसते पुढच्या पुढच्या क्लासमध्ये जातात. पण माग काहीच नाही त्यांना अस होऊन जात ना ते.
ते सर तर मला म्हणले की ह्यांचे सगळ्यांचे पालक आहेत की नाही अस कमी शिकिले आहेत. कमी म्हणजे सातवी आठवी, सातवी आठवीच्या अशे वर शिकलेले कुणाचेच त्यांना यात काहीच माहत नाही. आणि मेन म्हणजे म्हणले ते पोर दिवसभर आई बाप कामाला जातात. सकाळी बाहेर पडलेत की संध्याकाळी येतात. त्यामुळे पोरं काय करतात ते माहितच नाही मग म्हणले अशी पोरांना आपण आपल्या जने हँडल होण शक्य नाही म्हटलं कोणतरी जेंट्स पाहिजे मुलांना हँडल करनं कारण पोरांनी पोरांवर हात उचलला क नाही तर पोर काय बोलत नाही ते. मी लेडीज असून त्यांच्या हात उचलला क ती पोरा अंगावर येणार आहेत.
हम्म नाही ते पण आहे म्हणा.
हा ह्यासाठीच मी राहून दे म्हणलं तुम्ही कुठे जॉब साठी ते आधी केलता का नाही तुम्ही कुठे जॉब?
मी आधी लग्नाच्या आधी केलेलं आहे शाळेवरती नऊ ते तीन पर्यंत होते शाळेवर पहिली, दुसरी, तिसरी अशी क्लासेस द्यायचे मला कधी? कधी शक्यतो पहिलीच चर्क कारण आपल्याला जास्त पण पुढच्या वर्गामध्ये शिकवता आलं पाहिजे आपल्या भि ती वाटतेसुरुवातीला नंतर-नंतर ना सवय झाली हळूहळू पहिली ते तिसरीपर्यंत घेत होते मी सोपे सोपे विषयी त्यांचे. बाकीच्या ह्याला तर दुसरं टीचर वगैरे होतातच मंग माझ्याकडं मराठी, हिंदी असे होते सब्जेक्ट. त्याच्यावर घेत होते. कधी मग बालवाडीतले मुलं कधी नर्सरीची मुलं असे घेण्यात येत होते माझ्याकडून. दोन ठिकाणी काम केलं मी दोन ठी कन काम केलं होतं दोन हजारावरती काम केलेलं त्यावेळी त्यावेळी म्हणजे आता थोडं म्हजे एवढी महागई पण नव्हती. दोन हजार म्हणजे चौदा मध्ये केलेलं हे मी काम.
त्या टाइमला मी चौथीला असेन.
म दोन हजार चौदा मध्ये माझं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं पंधरामध्ये लग्न झालं होतं माझं.
ते सांगाल त्या टाइमला मी चौथी पाचवीला होते जास्त मोठी नव्हती मी.
हम्म हम्म हम्म बरोबर आहे. ते होतच येतच आता काय आता तु म आता तू चौथी पाचवीला आहे म्हटलं आता ती वर्षाची बावीस आहे वाटतो ना हम्म हम्म बरोबर. ते म माझं आता काही नाही मला नाही ना इथं कसं आता हे मला चालू होता विचार कराव करावं म्हटलं होतं पण हे काय होऊन जाते समका सध्या तर हे सासू सासऱ्यांची तब्येत वगैेरे ठीक नस ती काही नसती कधी ते इथं असतात त्याच्यामुळं म होतच नाही माझं काही करणं पण. ते पण प्रॉब्लेम हा त्यांच म आता कसं वय पण झालेलं आहे त्यांचं मग दवाखानेन हॉस्पिटल ते चालू राहतं बाकी काय नाही मग. आपल्या मग हे मुलांचं पुन्हा शिक्षण आहे त्याच्याकडे दुर्लक्ष होतं मग पोराकडे सुद्धा शाळेतून आलेल्या त्याजा होमवर्क घेणं त्याला पुन्हा खायला प्यायला त्याच्या वेळेवर झालं पाहिजे सगळं नाहीतर मग मुलांची चिडचिड होते. ते पण आहे म कापल्याला आलं की आधी खायला लागतं नाही दिली की मंग नुसतं चिडचिड करतो काहीतरी मंग आपलं वरण भात म्हणा नाही तर काहीतर त्याला शिरा, उपमा असं काहीतरी करून देत असते खायला तर कुठं तो शांत मंग खेळतो. नाही तर मंग निवळत आता मी कल पण कालही शेंगदाण्याचे लाडू करून ठेवले त्याला इतके आवडतात शेंगदाण्याचे लाडू. कालपसून म्हणाय लागला आई शेंगदाण्याचे लाडू कर शेंगदाण्याचे लाडू कर. काल मंग शेंगदाण्याचा डब्बा भरून लाडू करून ठेवले. थोडस भूक लागलं तर आल्या आल्या आधी लेकरं ते तरी खातात ना कमीत कमी खूप बण खूपच हे तो पण आधी खूप चिडचिड करायचा आता तरी थोडं शाळेत जा जातोय म्हणून थोडं मुलांमध्ये मी झालंय आता थोडं शांत झालंय आता शाळेत आवडते त्याला जायला बाबांच्या मागं लागतो बाबा मला शाळेत घेऊन जा शाळेत घेऊन जा मला आवडती शाळा तिथं कारण वेगवेगळ्या प्रकारच्या ऍक्टिव्हिटीच वगैरे घेतात ना थोडी मजा येते लहान लेकरांना ऐकायला करायला म्हणजे तिथं करायला पण थोडं ते वगैरे आणतात त्या शाळेमध्ये करतात मुलं.
आओ शाळेत जातील तेवढंच चांगलेत, हे खरं सांगायचं म्हटलं कनी तुम्ही आता हा घरात हायसा म्हणून, ते पोरांना व नीट नीट ला वळण तर लावालायसा. जर समज तुम्ही कामाला जायला लागला कनी, तर पोरांना पोरांकड दुर्लक्ष होणार तुमचं पण मग.
नाही त काय? मला मग तेच म्हणतात हे, कामापेक्षा तू पोराकडे लक्ष दे आणि पोराचं कस महत्त्वाचं हाय ना आपल्या हातातल म्हणजे
म तेच सध्याच आत्ताची कंडिशन तीच हाय बघा. तेचं सांगणार आताची दहावीच्या पोरांकडे मी बघूनच तुम्हाला सांगते, त्यांच्या घरातील जी सकाळी जात्यात, संध्याकाळीे येत्यात त्याच्यामुळे पोर एवढी बिघडल्यात एवढी म्हणजे त्यांना काही बोला तुम्ही, काही फरक पडत नाही. हसत्यात आनी सोडून देत्यात आओ, पटणार नाही.
खर मुलांना मारायला पण जमत नाही. मुलं आजकाल हायपर होतात, लगेच हायपर होऊन जातात. त्यांना चालतच नाही हात उचलायला मुला हुं.
पोरानी आपल्याला मारलं तर, आपलं काय किंमत राहिली सांगा. शिक्षक म्हणुन आपण तिथं राहणार हाय. आपण शिक्षक म्हनुन तीथ जाणार हाय, बरोबर हाय का नाही? म्हणतानाच नको म्हणलं मी पण.
हू हू आणि मुलांचं कसं राहतंय तेंच्या आवडीनुसार घ्यावं लागतं आपल्याला. ते जर का त्यांना मूड झाला तर, ते आपलं मनापासून आवडीनं करतात आणि त्यांचा मूड नसणारा आपण इकडे शिक वत बसणार, त्यांच्या डोक्यातही काही शिरणार नाही. त्यापेक्षा नाही बोललेलं चांगलं, आस पण असतं ना.
हो ना?
त्यांचा कसा मूडनुसार अभ्यास घ्यावा लागतो. त्यांचा मूड बघावा लागतो, आज बाबा त्याची तयारी आहे काय नाही ते आपल्यालाच आधी आयडिया काढावा लागती, मग त्यानुसार अभ्यास घेते मी त्याचा, त्याचा कधी कधी मूड होत तो कधी नाही होत. कधी मनानेच म्हणतो चल आई आपण अभ्यास करायला बसू. कधी म्हणतो की नको आज कंटाळा आला मला खेळायचंय, मी नेत असते गार्डनला वगैरे इथ जवळच गार्डन आहे. गार्डनला पण जातो, येतो. तस मोठं हा थोडस. आणि नुसत अभ्यास अभ्यास म्हणल्यावर पण डोक बंद होऊन जात ना, नुसतं त्याच्यातच कंटिन्यू कंटाळा पण येतो ना, लहान लेकरांना
होय.
मग काय? मग अजून?
काय नाही बघा. आवरा तुम्ही पण. कर थोड्या वेळानं करते मी हा.
हो हो. चालेल, चालेल.